हॅलो!
हा बोल की
काय कराल्यास
काय नाही बघू बसलीय.
हम्म हम्म मग कॉलेज कस सुरू आहे? काय नाही. आज आले मी हॉस्टेलवरून घरी.
हा हा.
मग तुझं काय सुरू आहे?
माझं काय कॉलेज हे ते हेच की.
हम्म हम्म आमचे पण लेक्चर्स पण सुरू आहेत. आमच्या आधीच्या म्हणजे कॉलेजमध्ये रविवारी म्हणजे ते आपलं वार्षिक मॅगझिन असते नाय ह्याज कॉलेजच
हा.
त्याच इनॉग्रेशन आहे. मग मी पण लेख लिहिलेलो त्यात मग प्राचार्यांनी फोन करून सगळ्यांना बोलवलय मग त्यात माझे पण दोन आहेत नाही मराठी अह हिंदी आणि इंग्रजी असे दोन आहेत. दोन्हीत पण लिहिले. मग त्यांनी बोलवले आता सोमवारी , होय आता सोमवार तिथे कार्यक्रमाला जाणार
हा.
मग तुझं कस, पण लेक्चर्स पण कस चालू आहे?
माझं चालू आहे बघ आज काय नव्हतंच आज काय कोण लेक्चर कोण घेणार काय बोललेच नाहीत
हम्म आमचे पण अकरा ते एक लेक्चर्स असतात कधी कधी कोण घेतय. एक ते दोनच लेक्चर फिक्स नसतेच कधीतरी घेतात कधी घेत नाहीत. म आणि परत अडीच ते साडेचार प्रॅक्टिकल असतय.
हा हा
ते हे जे शिकवतात म मॅप कसं तयार करायचं कुठल्या एरियाच घ्यायचं त्याला स्केल किती ठेवायची परत कुठलं हे दाखवायचं ते त्यातले कुठले तुम्हाला स्पॉट्स पाहिजेत ते असं सगळं शिकवत्यात.
हम्म हम्म
म्हणजे मॅपिंग तयार करायला येते कुठल्या पण एरियाच असो.
अ तुला सगळं मग ह्याच्याबद्दल जॉग्राफी बद्दल सगळं नॉलेज असेल ना तुला
होय, लेक्चर होतातच की थेरीला पण एक विषय आहे जी ओ डी सी अन काळ डिजिटल कार्टोग्राफी म्हणजे जी ओ डी सी मध्ये पृथ्वीचा आकार कसा ये. त्यातले म्हणजे कस कसं मॅपला मॅप वरती कसं घ्यायचं कुठं कुठलं कुठलं सॉफ्टवेअर असत्यात परत हे असते एक डाटम असतोय. आपल्या पृथ्वीचा आकार गोल नसतोय नाई ईलिप्ससाईड पण तो पूर्ण ईलप्स इलिप्साॅइड पण नाहीये ग्रॅव्हीटीच्या बेसेसवर का नी जीवाॅईड अस टर्म केला त्यांनी म्हणजे पृथ्वीचा शेप जीवाॅईड आहे असं आणि तो कुठच सरळ नाहीये. मग त्या जिवाॅईडला असं प म्हणजे आपल्याला कुठल्या एरियाचा मॅप तयार करायचा ये. त्या बेसिस वर हे डाटा मोजत्यात मग नॉर्थ अमेरिकेचा ते कुठला तर जी डब्ल्यू डी ट्वेंटी एट असा आहे. आपल्या भारताचा आहेे तो एव्हरेस्ट आहे. म्हणजे म्हणजे काय एवरेस्ट आम्ही पण आधी कंचित झालेलो पण एव्हरेस्ट डाटा आहे की नाही तर मग त्याच सेंटर क नी असं पृथ्वीच सेंटर जिथं भारताचं म्हणजे असं मॅप करेक्ट येईल एरियानुसार, शेपनुसार असं घेत्यात मग ते फक्त त्या त्याच एरियाला म्हणजे बांगलादेश भारत पाकिस्तान नेपाळ भूटान आणि श्रीलंका एवढ्याच ह्याच त्या त्या डाटम न म्हणजे हे मॅप भारताचा चांगला येतोय असं
दहा
वेगवेगळे हे असतात.
तुम्हाला बरं आहे बाबा त्यामुळे तुम्हाला आपल्या ह्याच्या म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ला जास्त
कॉम्पिटेटिव्ह नाही ह्यातूनच जॉब भरपूर आहेत.
नाही आणि खर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण तुम्हाला बर पडते ग त्याच नॉलेज भेटलेलं असते ना सगळं
हे युजफुल नाही ठरत ह्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ना
का नसते हे
जी आय एस म्हणून एक कोर्स असतोय त्याचा एक दोन वर्ष एका वर्षाचा डिप्लोमा पण आहे. आणि दोन वर्षाची एम एस सी आहे मला म्हणजे जॉग्राफी नाही एम एस सी केल्यावर ती एम एस सी करायला येत्या असं एम एसी जॉईन फॉर्मॅटिक्स म्हणून मग त्यातूनच बेंगलोरला पुण्याला मुंबईला अशे जॉब असतात सॉफ्टवेअर कंपनी तिघ म्हणजे त्यांना काय तर तयार करायचं असेल तर त्यांना पहिला मॅप पाहिजे की. म ते मॅप्स क्रिएट करायला ते जॉब असतात.
हम्म हम्म.
म आसाय.
मला जरा ह्याज्याबद्दल माहिती सांगी तलाठी भारतीबद्दल.
अगं त्याची निघल्यात आता किती सतराशे त्रेपन्न काय तर जागा निघल्यात. सतराशे त्रेपन्न काय, पंधराशे त्रेपन्न मग ते कसं आय आता आधी हे घ्यायची
टी सी एस घ्यायचे.
पी सी एस घ्यायची पण आता ते एम पी एस सी क मध्ये त्याला हे केलाय.
हम्म, पण आदा- आधी त्याला निगे टिव्ह मार्किंग नव्हत ना आता ह्या वेळी निगेटिव्ह मार्किंग आय म्हणायल्यात.
वन फोर्थ एम पी एस सी च हेच आय ग्रुप सी आणि ग्रुप बी हेला बी ला वन फोरथ निगेटिव्ह मार्किंग असतंय आधीपासूनच असतंय. समज जरी तुझं एक चुकलं.
हा.
तर एका ह्याला मार्क किती असतोय कम्बाईनला एका प्रश्नाला एकच मार्क असतोय. अस तुझ जर चार प्रश्न चुकली तर तुझं एक मार्क कट होणार असं. वन फोर झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्क कट होणार एक
हा हा आणि त्याचे दोन पेपर्स असत असणार ना आता एक पहिलं एक असणार आणि त्यानंतर दुसरं असणार?
पहिला असतोय तो हे असतोय प्रि असत्या जर ती तू क्वालिफाय झालीस तर तुला तर तुला सेकंड म्हणजे मेन्स देता येत मेन्सला दोन पेपर असतात एक पेपर नसतो. दोन- दोनशे मार्गाचे दोन पेपर असत्यात.
प्रि ला काय असणार आम्हाला?
प्रि ला सगळं मॅथस दहा, मार्काचं रिझनिंग दहा मार्काचं आणि इकॉनॉमिक्स पंधरा मार्काचं, परत राज्यशास्त्र दहा मार्काचं जॉग्राफी सगळ मिळून दहा मार्काचं असं असत. हिस्ट्री दहा मार्क कच. बहुतेक इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी पंधरा पंधरा मार्काचा. दहाच प्रश्न असत्यात पण असली विचारतात पूसण पुस्त खडकलीस तरी पण सापडत नाय उत्तर.
हा म तेच की त्याच्यात कशाबद्दल अभ्यास करायचा पूर्ण?
कशाबद्दल म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोल वर चार पाच प्रश्न असत्यात. भारताच्या भूगोलवर दोन प्रश्न असत्यात.
अरे खरं एवढी बल मोठी पुस्तकं असणार आणि त्यातलं फक्त दोनच प्रश्न म्हटल्यावर
व्हय तसच असतंय.
हम्म, आणि मग आता त्याच हे कसं असणार अ फॉर्मच ते भरायचं कसं असणार?
काय भरायचं? अ एम पी एस सी ची एम पी एस सी ची आयडी असत्या ती आपण आयडी आपली प्रोफाईल क्रिएट करायची असतिया.
ते कोण नेट कॅफेवालेच करतात ना?
होय म त्यात आपले सगळे डॉक्युमेंट् सगळे अपलोड केलेले असत्यात सगळं झालेलं असतंय. नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कुठला पण फॉर्म भरतोय, सर्च करायचं ते, म्हणजे त्यात हे असते. असं वेगवेगळे हे असतात आपली प्रोफाईल परत करस्पॉन्डन्स, लॉग आउटचही असतंय आणि त्यात मग अजून एक सेक्शन असते. त्यात मग आपल्याला कळतं ते. आपण कुठल्या, कुठल्या ह्याला हे भरू शकतो. मग तिथे सर्च करायचं. मग तिथं येतयं, कुठल्या पेपरला भराय त्याच्या क्लिक केली तर पेमेंट करा म्हणते, पेमेंट झालं फॉर्म भरून झालं. तुझं तू सुद्धा भरू शकतेस.
आपल्याला पण भरायला येते.
होय आपल्याला पण भराले येतंय. आलो चल, आत चल आलो. हा डॉक्युमेंटस स्टार्टिंगला ज्यावेळी आयडी कार्ड असतो की नाही, त्याच वेळी भरायचे असतात.
मग ते आयडी कसं काढतात?
ते ह्याला काढतात नेट कॅफे मध्येच काढतात. आपलं आधार, कार्ड पॅन कार्ड आपलं कास्ट सर्टिफिकेट, परत आपला डोमेसीएल. होय नेट कॅफेतच भरतात. हे सगळं डॉ क्युमेंट सबमिट करतात त्यांनी. मग नंतर आपल्याला काय करायला लागत नाही. ज्यानं प्री क्लिअर झालं तर मेन्सला मात्र अजून एकदा फॉर्म भरायला लागतोय, मग त्यावेळी जेव्हा ते नंत होय. मग त्यावेळी जे नंतर नंतर हे करायला लागतंय. परत तेन असं सगळं भरून घेतात मग नंतर अजून एकदा.
मग आता सगळेच डॉक्युमेंट द्यायला लागतात का, नंतर दिलं तरी पण चालते?
आता सगळं द्यायला लागतंय. जर क्लर्कला तु भरलीस तर मग टायपिंग सर्टिफिकेट ते काय नंतर दिले तरीस चालते, मुदत मागून घेऊन. पण हे आत सगळेच द्यायला लागता डॉक्युमेंटस. आणि जर कास्ट मध्ये नसली तर नॉन क्रीमीलियर लागते.
हम्म तेच की आणि बारावीचे पण सर्टिफिकेट लागतंय ना.
काय?
बारावीचे सर्टिफिकेट गं.
हो दहावी, बारावी, दहावी बारावीचं दोन्हीच मार्कलेस लागतंय.
मार्कलिस्ट काय सर्टिफिकेट असतंय.
काय पण सांगते, तुम्ही भिक
काय पण चालते ना, म्हणजे माझ्याकडे बारावीच सर्टिफिकेट नाही.
मग, मग तेनी ऍडजस्ट करतील माहिते. कारण दहावीचं मेन लागते, दहावीचा मार्कलीस्ट आणि सर्टिफिकेट नस
हा ते हाय सोड, ते हाय.
सर्टिफिकेट नसलं तर ऍडजस्ट करतात, मानसच काय हे नाय. मग काढून घ्यायची गं. नंतर, नंतर कधी तर कधी तर लाग सर्टिफि
होय आता तेच आता गावाकडे आल्यावर, जाऊन काढून आणणार कि ते. खंर आता इथे आहे ना त्यामुळं.
होय. नॉन क्रिमीलेयर एक तुला काढायला लागणार.
हा. आणि मग त्याला बुक वगैरे कुठले, कुठले असतात?
मम्मी. भैयर ये जरा.
मग त्याला बुक वगैरे तेन, कुठले कुठले असतात?
मराठीला मोरा वाळंब्यांचं घ्यायचं. दोन असते त्यांचं. एक
हॅलो.
एक हे असतय, व्याकरण साठी असते. आणि दुसरं असते ते वेगळ्यासाठी असतय. घेते. आणि म इंग्लिशला, इरर म्हणून असतय. इंग्लिश इरर म्हणून.
हम्म.
आणि हे्ला, परत अ ह्याला जी एस ला, नॉबेल्सच घ्यायचं. नॉबेल्स जी एस च मिळतय. आणि मॅथ आणि रिनिंगला ते हेनच सचिन ढवळे सरांचं.
एवढं घेतलं तरी सफिशियंट आहेत ना.
होय पण पूर्ण करायला लागतय. हेवढच हेला जास्तच लागतय. सोड जी एस ला. पण टेम्पररी एवढंच करायला लागणार. नाही तर मग प्रत्येक सब्जेक्ट च वेगवेगळ घ्यायला लागते. मराठीला वेगळं ओ सॉरी हेला. गुगलला वेगळं. हेला सगळं वेगवेगळी पुस्तकं अस तात. पण तुला तर लगेच घेऊन ते परवडणार पण नाही. सगळी पुस्
तेच की, आता एकदमच नाही. आताच्या ह्या प्रिला आता जेवढे मला स अफिशयट आहे तेवढे सांग?
चालतेय मी अजून एकदा करते कोम.
हा चालते.